हम्म हॅलो झाला क जेवण?
झालं बघा जेवण वगैरे तुमच आवरलं सगळं?
आवरलं, आवरलं जस्ट आवरलं सगळं म्हणलं काय चा पहिले बघाव
काय नाही इथ काय झाल आज सकाळपासून लाईट जाय ये जाय ये खरतर तिथे सिंगल पिज वर वगैरे होती फिव्ज् वर आणि ते काहीतरी बोर पाण्याचा उपसा जिथ करते ना, तिथ करंट सप्लाय व्हायचं बंद झाल.
अगबाई म
मग पूर्ण अपार्टमेंट मध्ये दुपार नंतर पाणी नाही ये बघा. आणि आज रविवार असलयामुळ कोण जास्त यायला पण तयार नाहीयेत. मग आता उद्या सकाळी लवकर रिपेअर करून घेतो अस चालय बोलण.
आ हा पाण्याचे खूप आप
केलेय त्यांनी काय केलेय ते हे. मग इथच समोर ना अपार्टमेंटच्या समोर एक कॉर्नरला बोर आहे सरकारी तिथनच चार कळशा पाणी आणले मग मग ते त्याने अर्ध्यापर्यंत इथे आणून दिले मी चार पायले घेतले अस एकूणच चार कळशा पाणी भरले, आणि मग तुम्हाला कायम्हणला कंपल्सरी लागते आणि हिज काय झाल पाहितीे सर्वज्ञाच इतर वेळी अजिबात सुशल येणार नाही खर पाणी बंद आहे म्हंटल
ते असत त्यांच तर आता आमच्या इथ पण असच झाल या वेळेला आमच्या सरोस आमच्या आता ऍक्च्युली कस आहे सांग आमच्या आजूबाजूला ना, बऱ्याच सोसायटी तिला उन्हाळा सुरू झाला कि टँकर आणावा लागतो. नशिबान आम्हाला ते अजून नाही पण आता काय केलेत म त्यानी माहिती का की आता एक आठ पंधरा दिवस झाले त्यांनी काय केलय फ्लशच जे कनेक्शन आहे ना, ता पाण्याच ते कंपल्सरी बंद केलेयत कारण का फ्लश ला कस म्हणजे जास्त लिटर पाणी जातय ना,
हा बरोबर.
त्याला ह्या वेळेला फ्लश तेवढ पाणी हे करून टाक बंद ठेवलेस बाकी पाणी आहे प्यायच म्हण हे म्हण चोवीस तास आहे सोड पण आता पाणीच मुळात पाणी धरणात पाणी कुठे आहे ग
हो हो हो
परवा आपल्या इथले कृष्णा नदीच हे दाखवत होते बघ व्हिडिओ अर्जुन वाढयच ह्याच्यावरून कुठ कुठ आठली आहे
म्हणजे खडे दिसतात म्हणजे खालच खडक जमीन दिसत
दिसतायेत म्हणजे पा आणि काय झालं बघ आता तिकड पण सगळीकडे आपल्याकडे हेच सुर आहे की फ्लॅट फ्लॅट फ्लॅट किंवा जमिनी कुठे शेती हे जरा कमी व्हाली की तेव्हा पाणी जरी पावसाच आल तरी ते प्रणव होकस नाहीये वाहून चाललय नाहीचेये त्या मुळ पाण्याचा जो आठा आणि जमिनीतला पण कमी व्हायला लागलाय
हो हो
रस्ते
म्हणजे आपल्या आपल्या म्हणजे वाग गण्यामुळे पिण्यायोग्य पाणी आपण स्वतःच संपवायला लागलो
संपवायला लागलोय पुढच्या पिढीला तर काय र हमारे क एक की नाही क कायम भे
काय माहीत मे बी ते तोपर्यंत ते समुद्राच पिण्यायोग्य पाणी बनवायचं त्रकुशल होईल तर तोळ्या इतकाच मार्ग राहणार आहे. समुद्राचा साठा कधी आटणार नाहीये कोणी युज केला तर
आन्वी ताई पावसाचं पाणी गोड पाणी म्हणजे त्यावेळी लोकांना कौतुक वाट
वाच नाही मगड पाणी पिता आपण बघते आधी असं नदीतलं डायरेक्ट असंळी पाणी घेऊन पिऊ शकत होतो कॅनल च म्हण शेतात येते ते म्ह
हो नाही पाणी बघून भीती वाटतीडचा जो ओरिजनलॉंग रंग आहे तू कुठच बघायला मिळते आपल्या देशात तर नाही तो समुद्राला असतोय नाही तो नदीला असतोय.
आहे कशा
विदेशातले व्हिडिओज वगैरे बघितले ना त्यातच कळते पाण्याचा ओरिश
कल नाहीतर बघकी आता आम्ही पण घ राहत होतो तिथं कसं अजून शेती म्हणजे आता पण आमच्या इथं आहे शेती पण आम्ही जेव्हा ते राहायला आलो ना तर म भरपूर म्हणजे ते शेताला पाणी वगैरे सोडायचे करायचे आणि आम्ही त्या पिरियडला खेळायला गेलो किंवा शाळेतून येताना ते पाणी सोडल असायच त्यातल असो. जळ घऊन पाणी पेत होतो आम्ही पण काही होत नव्हत. आता हम् हम् आता पिऊ धाडसच करू शकत नाही.
आता एक एक जण अशा आहेत बिसलरी सुद्धा रीच प त्या दुऱ्या ब्रँडच प
तेेत नाहीेत होय ते तसच झालं आता सगळं शरीराची सगळ आणि काही गरज पण झाली आहे. काय होतंय की लोक म्हणतात आणि लोक काय आपण म्हणत आधी आपण लहानपणी का उकून ण नाही पण आता मुंच तब्येत बिघडणार म्हणजे पाणी त्या क्वालिटीच झाले त्यामुळे नाहीतर काय असच प्यायला दिलं तरी चालायचं पण आता देऊ शकत नाही
नाही होय होय आणि आई म्हणून तर उलट जास्त काळजी आहे आपण स्वतःच पहिल्या पावसाचं पाणी आहे बाबा.
हा लहान आहेत नाहीतरल चालू कारण ते काय होतय आ जारी पडलं त्यांच हाल बघण्यापेक्षा वाटत बाबा आणि काय होत पावसाळ्यात पाण्यालाच तब्येत आहे जास्त
बिघडतात हो हो. एक पाणी आणि एक हे वातावरण.
वातावरण जेवढं काळजी घेऊ शकू तेवढं घे पण काय हाल? दवाखाना पण हालक नाही म्हण प्रश्न पैशाच नाय आहे पण इतकं हाल करत नाही.. टेस्ट करूया त टेस् करूया आणि मुलांना नको वाट आपल्याला तर आपल्याला जाऊ दे पण मुलांना नको होतय.
नाही नाही खरंच खरंच म्हणजे सर्वज्ञ तर आय थिंक ती तिला हा तिचा कफ म्हणजे छातीवररत होती लहानपणी लहानपणी पासून ती फक्त दीड महिन्याची होती त्यावेेळची गोष्ट आहे. तर त्यावेळी जर त्यांनी ब्लड काढून घेतलेलं टेस्टिंगसाठी म्हणजे ती अशी... आधीच गोरी त्यात ती अशी रडून किनई अशी लाल झाली पूर्ण लाल. जे असत तिचं एवढी लहान आणि म्हणजे वजनाने पण कमीच हो त्तीन याचा हाल बघून मला चक्कर याय लागली. एवढं म्हणजे लहान आणि त्यांनी तर काय करणार रक्त पाहिजे म्हणलं तर काढायलाच पाहिजे.
काय झाले हे कळण्यासाठी टेस्ट करणं भागच आहे. आणि आधीचा पण कस आहे एका डायग्नोसिस अगदी प्रॉपर होत होत. आता काय होतय ते पण लव
होत नाहीये होत नाहीये आणि ऍक्च्युली हास सगळा व्याप ना म्हणजे हा सगळा व्याप आहे ना तो एक पन्नास टक्के अ डायग्नोसिससाठी आणि पन्नास टक्के फक्त पैशासाठी आहे.
त्यासाठी बरोबर आहे त्याचं हे ते काय?
त्यांचे सगळे सोर्सेस चालले पाहिजेत आता इथं एंडोस्कॉपी केली... पलीकडं सोनोग्राफी पण चालली पाहिजे सोनोग्राफी नंतर ना... हा एक्सरेस पण चालले पाहिजेत. हा आणि बऱ्याचदा ना दवाखान्यात जायची वेळ तर नाही गरीब लोकांची ताकदचं नाहीये. दवाखान्याला जायची म्हणजे म्हणजे आ आत्ता माझी जी कंडिशन आहे ना मी सुद्धा एखाद्या मोठ्या दवाखाण्याला जायची माझी पण ताकद नाही ठीक आहे बाबा ताप सर्दी आली इथल्या इथं आपण फॅमिली फीजिशियनला दाख हो आणि त्यांनी दिलेल्या औषध गोळ्या म्हणजे त्यात माझं शरीर... ठीक होणार हे मला माहितीच आहे माझं सेटच आहे ते. नाही एखादी मोठी टेस्ट किंवा एखाद्या स्पेशालिस्ट कडे जायला सांगितलं तर माझ्या पण अंगावर काटा येतोय. कि आता तिथनं त्यांचा केस पेपर पहिला पाचशे. मग तिथंन त्या सरांना भेटायचं किंवा मॅडमांना भेटायचं आणि तिथनं त्यांनी दिलेली औ षधं जी औषधं त्यांच्याच मेडिकल मधनं घ्यायला लागतात त्या औषधांवर अजिबात डिस्काउंट दिलं जात आणि तेच जर तुम्ही अ मार्केटमधल्या एखाद्या मेडिकल मधनं घेतला ना तर त्यांचा नियमच आहे. किती हे दहा टक्के किंवा पाच टक्के एवढ्या अमाऊंट पर्यंत देतात.
देतात हो.
ना अजिबात नाही आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते म मेडीसिनच्या जी मला माहितीये आता गोळी आहे ज्याची एकशे साठ रुपये किंमत आहे. पित्तावरची गोळी आहे आणि तीच गोळी तुम्हाला जे दवाखान्यालागत मेडिकल नाहीये तिथं ते तुम्हाला अक्षरशः ऐंशी रुपयला पॅकेट दिलं जात एकशे साठचं हां हां चांगल्या क्वालिटीची गोळी तेच जर तुम्ही दवाखान्या लगतचं जे मेडिकल आहे तिथून घ्यायचं असेल तर ते एकशे साठलाच देत प्लस त्यांनी डिस्काउंट एक रुपये दे
देत नाहीत आता माझ्या अनू हे अन्वीच्या वेळेला असंच झालं ट्रीटमेंट घेत होते ना ते मॅटर्निटी हेला तर त्यांच काय तिथं तिथंच औषधं घ्यायची बरं का
हा
आणि ती औषधं पण अशी द्यायची की जी सगळीकडे मिळणार नाही आणि त्यांच मग एक रुपया ही तो डिस्काउंट देणार नाही मिळ मेडिकल वाला आणि मग मी काय करायचे प्रोटीन पावडर हे ते त्यांच्याकडनं घ्यायचे नाही हं मग मी काय केलं मी इथं राहत होते तिथं आमच्या समोरच एक मेडिकल होतं मग ती थोडं आपल्या वयाच्या थोडं पुढं मागं अशी होती तर तिला मी विचारलं होतं किती हं तर आय थिंक ब तरी आणि तो डबा पण कितीचा होता सांग तो डबा पण स्वस्त नाही का? तर डबा पण महाग होता हा आणि इथे त्यावर दिसत स द्यायच मी म्हणजे पाच टक्के दिलं तरी पाच टक्के काय नसल्यापेक्षा हा आणि आम काय करतो ह्याच्याकडन औषध घेतो ना आता बघ घरात आहे बाबा हे त्या वयस्कर असल्यामुळे अस त्यांच काहीतरी औषध पाणी रेग्युलरली राहतय प्लस हे मु छट तिच्यामुळे काहीतरी काहीतरी राहते प्लस आपलंपण काहीतरी असतच तर जादा दहा टक्के डिस्काउंट देतात म्हणजे देतात
अ बघा आणि गोष्ट काय असती की माणसाला प्रत्येकाला मेडलमध्ये गेल्या डिस्उंट मागयची सवय लागल्या त्याना डिस्उंट मिळण्यापेक्षा ते स्वतः मेडिकलवाल्याला माहत असते याच्या दहा टक्क जरी डिस्काउंट दिलं तरी ही आपलं व्यवस्थित
चालतंय
मी नाही म्हणत की त्या मेडिकलवाल्याला अक्षरशांना ऐंशी टक्के वगैरे प्रॉफिट आहे पण तो दहा टक्के डिस्काउंट देऊन सुधा त्याच व्यवस्थित चालू शकते ना
र नाही दे तर सगळ्याचेत
सगळे नाही -नाही -नाही दवाखान्या लगची मेडिकल
अध प देत नाही येत नाही तजिबेत नाही अगं आणि बर ठ तेच नाही एवढं की बाबा आता औषधं जर साठ साठ हजाराची होत आहेत तर त्यांनी थोडंफार हे करायला पाहिजे आता जिथं बघ ऍडमिट केलं असत हे ते त्यात- त्यात ठराविक गोष्टीला नसतो सोडून दे की हा पण त्याला तो हा पण त्याला देऊ नका आपण जेलात येऊ शकतोय म्हणजे बघ दवाखान्यात कोण हौसान नाही येत नाही चला आज दवाखान्यात जाऊ नये असं म्हणून तर कोण नाही जात मग आणि सगळ्यांचीच परिस्थिती अशी नसते की ते अफोर्ड करू शकत त्यामुळे शक्य म्हणजे खूप औषधाच्या बाबतीत काहीतरी खरच कायदे निघायला पाहिजेत माहि
हो- हो -हो ते आता बरेच इकड‌ जे नवीन काहीतरी ड्रग आणि फूड ऑफिसर आलेत आ आहे याचां आता सगळीकडे धुमाकूळ चालू आहे त्यांनी आता पर्टिक्युलर सांगितलंय की एकतर डॉक्टरनी स्वतःची फार्मसी करायची नाहीय म्हणजे डॉक्टर काय करतात दवाखान्याला लागून मेडिकल असत तर हे ठीक आहे पण स्वतःच्या जवळ हा नाही ते ठीक आहे तरी पण
हा की असत स्वत ताच कर्मचारी ऑपोमेंट करतात म्हणजे तो प्रॉफिट बघ दुसरं कुठलं तर मेडिकलला द्यायला लागलं त्याला थोडेफार द्यायला लागणार किंवा हेरना पर्सेंटेज त्यापेक्षा बाबा ठीक आहे सगळं जे आहे ते आपल्याला काय पगार आहे तो दिला एखादया फार्मासिस्टला
हो बरोबर पण एक एक डॉक्टर का करतात माहीतय बर ठिक आहे रजिस्टर ‌फार्मसी ठेवताय म्हणून पण ठीक आहे एक- एक डॉक्टर एवढे हुशार असतात की स्वतः जवळच ते औषध ठेवून घेतात मेडिकलच नाही अस अशी औषधं अजिबात चालणार नाही आहेत आणि फक्त हा नियम मे बी अजून साईन होऊन अंमलात यायचा राहिलाय अदरवाईज हा होईल आमलात इलं असं वाटत आणि त्याच्या व्यतिरिक्त - तर अजून एक नियम म्हणजे तो गव्हर्नमेंट हॉस्पिटल असू दे आणि कोणतंही हॉस्पिटल असू दे कितीही मोठ कितीही छोट साईडच्या मेडिकल औषध घ्यायच हे कंपलसरी कुणालाच राणार नाहीय आणि असच पाहिजे
खरच गरजेच आहे ते खूप गरजेेचय म्हणजे आता आम्ही जानव्हीला अ दाखवत होतो ना
हा
तर तिथं तसच झालं ते डॉक्टर